आ येतोय का आवाज?
हा.
हा, आली का शाळेवरून.
हा, आलेय ना.
मग, झाला का आवरून घरातलं काम.
हा, काम कायच आवरत आहे का, घरातला हे कर, ते कर. ते कर, हे कर, चालूच राहतय. काम करायची आता.
हम्म.
दान करते ना, नाईतय नाही.
वाईट नाही का.
हम्म-हम्म ते मंगलायका आली का पटकन नेता येईल का नाही.
हा. कयसं दडण करते, आमच्या कणी लाईट.
हम्म. रात्री गेले तसेच आलीच नाही आमच्याकड.
हम्म, आणि मग कयच दडान करीते.
घवाच.
घवाच.
हम्म.
मण दयाळ तिच गावात का.
हा गावाचचेत गिरण जवळेय.
हम्म.
तुम्ही कुट नेत्यात.
आम्ही मुंडे गावला नेतो, एडं गावात आहे, बी चांगली दळती नाही, कधी-कधी त्याच्यात. पेट बिघडवून.
एवढं लांब नेत्यात दळायला.
मग तिकडं असं मग एकटी दळून आणि तोय ना. जास्त दळून आणि जास्त दळून आणलं का, असं वीस, पंचवीस दिवसाच मग. म त्या नेराळ ते गावात चांगल चांगल नीट दळतती.
हा का.
हम्म.
आम्ही आणता ये पडत आहे, आमचा किरण.
अ तेवढं चांगल द्याळीथ असतील ना.
हा, चांगल दळत्याती. हाय जवळच्या जवळ हाय, आमची गिरण होती ग पण ती बिघाडलय ना. घरघंटी होती गिरण नाही का, ती हय आम्ही ली बिघडले तिथे मोटर झळाळी ना.
हा.
मग ती नीटच नाही केली, तिच्यात लाईट नाही राहत आमच्याने
हा लाईटने.
लाईट या पाण्या ना रस्नी सारखं पाणी, वारा चालू हाय.
हा, नाही ती लांबून घेतलाय ना आस अशी. स्वतंत्र घेतली नाही अजून.
हा, हा.
म त्याच्यामुळे मागते बंदच ठेवले. म्हटलं आता करू, चालत कुडं.
अ..
आज काय केला मग?
आज मग गेले होते, गोहाटीला. मग आले गोटी वरून जाऊण्या, दिदूला पुस्तकं घ्यायची होती ना.
हो, पुस्तक घेतली, गेल दोघी बी पुस्तक घेतली पा पाणी पका- घेतेन तर आलू निघून.
पाण्यामध्ये गोटीला जास्त पाणी राहतय ना?
हा, घोटीलाही जास्त राहतय, ना आमच्याकही आहे जास्त पण मग हवासप की.
हा. हवा चाले पकी आणि दरवाजे सारखं धडक, धडक वाजे तिथलं ते.
हा, मग आमचा दरवाजा आहे तसा असत ना आम्ही काय करतोय, खिडकीला बांधून ठिवतो त्याला.
हा, आता सारख धडक्यान, धडक्यान, धडक्यान वाज- जोरात आदळत आहे ना, नाही तर नाही बांधायला मग डायरेक्ट लावणार. लागतय तवा.
हा आशे केडकीला नाय का बांधता येत.
आं?
पोर, नाही का, हा ना मग. त्या सारख धाडा, धाडा अन पाडा, पाडा.
सारख वाजत आसल?
मग लावूनच घातलं त्यापेक्षा.
हा, काय-
हम्म. बाकी? आज काही नसेल केला मग गोटीला जाऊन आणि येऊनच.
हा, गोटीलाच गेले होते, मग घरचा आवरल धूना, भांडी. हा, मग आता बसले, म्हटला करावा मग तुला फोन तवर.
हा का?
हा, मग डबल आता होयचं आहे,
हम्म, आज काय केलं आता मग स्वयपाक जेवायला?
नाय, ते केला होत मटन. सकाळीच आणीलो होता. हा खात आहे ना.
हा का म्हटला नाही
हम्म, नाही खातोय, तुम्ही नाही खातय का?
आम्ही म्हातरी माणसात-
सगळी पण का घरातली?
हा सगळी पण.
हम्म, नाही तसं आमच्यावरच चालतय, त्याच्याशिवाय होत नाही.
नाही, आमची सगळी माणसं तिकल्या जातात सुकण्याला- देवाला. त्याच्यामुळं मग नाही ना बंद आहे सगळ.
बरं आहे मंग चांगलं. हं.
हम्.
ह, मग तीकून आले, म ता
हा.
अन, रानातून भाजी आणली होती.
हं.
ती केली होती. आता आणले खायची भाजी. म्हणलं मग करेन की. तुला भेटली का नाही, खायची भाजी.
नाही भेटली इकडं. कुठं भेटली नाही.
अन् तू गोटीला गेलती मग, पायची ना जाऊन ना.
गोटीला वे गेलते. पण जाणार होते तिकडं भाजी भेटते तिकडं. न या पाण्यान मरू दे. केला कटाळा जायचा. फक्त पुस्
पाण्यामुळ त्या भाजी मार्केटला, नाही गेली का?
नाही, तिकड गेलेच नाही.
फक्त पुस्तक गेले, न तसंच निघून आले.
ए बा ना. होय का. खरं ते पोरं उभी राहिल्यात ना. ते अंधार पडलाय सगळा म्ह बाजुला होयना. तसं, उन्हाळ्यात ठुलं होतं निसून. का नाही.
हम्म. राशन भेटतय का? मग.
हा, राशन भेटतय. पण मा आम्ही पण दोन- तीन महिन नाही घेतोय ना.
का, बरं? दोन - तीन महिन्यानी.
मग ते दुसरं हायत ना, मोठे बाबा. न तेन. त्या घेत्यात एक महिन्याला. ते दुस दुसरी घेतात एक महिन्याला. मग आम्ही घेतो एक महिन्याला. न आमाला असं. तीन - तीन महिना मिळून येत एकेकाला. कार्ड एकचय न. त्यामुळ. तुम्हाली, भेटतय का?
हा, आम्हाली भेटतय.
तुमचं सेपरेट काढलय का? कार्ड.
आमचं, आमचचय आता. मला मा बाय आहे पण. त्या मुंबईला राहतात. त्या गाई ने घेते मंग. आम्हीच घेतोय ना.
हा. हा, का?
हा. मग प्रत्येक महिन्याला भेटतय. मंग आम्हाला नाही, का विकत घ्यावं लागत.
ते खालीच अस, ते व्हय बाजूला. हा, तू - तू काय ते तू- तू त्याला. तू - तू नाही ना काय नाही.
पोरं आली का, शाळेतून?
हा, आल्याती.
हम.
कडी खाली येते.
त पोरं आय, असंच खेळायला.
खेळायला नाही. त्या तू - तुच्या झाडाला लाव. त्याला काहीच नाही. आताशी फांद्या फुटल्याती. आणि सारखी त्या खोडायलान म त्या खडी पैशे न खडी सगळी खाली येते म्हण.
हा वर आणली काय या पाण्या पावसात घरात बसवा ना मुकट.
त्याले पाणी नाही लागत काहीच नाही वट. मोटराला लईच पाणी लागते.
हा मोठ्या माणसाला असं वाटतं घराच्या बाहेर नि जाऊन लहान ज्या पोरांचं पैकी हाऊस
त्याले किती मजा येते ते पाण्यात फिराय.
हम्म.
आज नाही गेली शेतता का?
नाही आज यायलाच उशीर झालता म शेताला नाही गेले जाऊ नये अजून काय कामही नाही आला ना अवनि बिवणी आले अस ते म्हणजे म आता गे उडयन लिखाकर लावायला तर तेले अजून टाइम आहे.
हा. ना अजून गेल्या नसतील गेलं ना.
नाही नाही गेलते काल मंग आलेय पान म्हणलं म तर राहुदे दोन तीन दिवस मंग जाय.
हा.
दोन तीन दिवसांनी मग याले येतील ना मग येतील लावता. दोन तीन काड्या उभ्या केल्या का होऊन जातात ना.
हा.
ती ताडपत्र टाकलंय बाहेर ती सारखी उडायला राहिली हा चालेय पकी ना. तेच कर तेवढं तरी. लावलं या वर्षीच मंग पाणी नाही राहत ना.
हां.
त्याच्यामुळं
आमचं तर पक्के झालं होत्या मागच्या वर्षी असं कटाळा आला खाता खाता
हा का.
ऐवढं गोडवा लावला होता ना रोज कालवाण रोज त्या कळेय असं कोणही आलं तरी कोणाला द्यायचं.
हाव का.
हा विक्या शेंगा लागल्या अजून.
तवा नाही जवा नाही राहता मग पाहुणे येतात काय नाय.
हा.
आंदळा काहीच नाही राहता मंगळास विचारायत्यात आमका हाय का तूमका हाय का. हा अन जव्हा राहतात तवान.
हा ना.
आमचं जेव्हढं व्हायला होता तर म पाणी राहात नाही का नाही.
हां.
त्याच्यामुळं मग त्या नव्हती जातात याऊन.
हम्म तुम्ही लांब राहतया तसं.
हा आमच शेत लांब आहे आम्ही राहायला जावळ आहे तुम्ही तिघच राहता असतील ना.
हा आम्ही इकडंच राहतो येईन मोरीच पाणी जात येईन मंग जवळ पाणी टाकीचा न तो घेवढा पकाव मांडव करी ते ना
हा
मगपा काय दुदाच पांगत होई मग पक्या शेंगा होत्या
हा, हा आमचा नाही तसा रात ना
हा
आम्हा राहायचं एकीक आमच शात एकीक पाणी नाही ना रहात
हा आता आता भिंडी यायला आवलायेत पाहिजे भिंड्या असं आलं पक्याला तींत एवढा किती खाणार आहे आम्हीची एकट
हा कोणी आला का द्यायला तुम ना
ह पण तव्हा नेमकी कोणी येत नाही ना मग कोणी आलो माग देवतयस
हा
बोल ना कोण आलं का कोणी येत नाही जवा काही असल का
जा यायचं राहतय ना आता नाही येती आण मग मागून मात्र हा तुमच्या कवत आहेत तब वाली कोणी देेती नाही सांगतीती नाही अस करत होते
ते एकदा पक्या दुनच पपाया लावल्या होत्या अशा पपा या लागल्या होत्या त्या त्या पक्या मोठ्या, मोठ्या पपया
हम्म
मझ कटाळा आला. रोज दिसाआड पिकायच्या दिसाआड पिकायच्या कोणी, कोणी आला का तीच दियाचो
आमच्या वाल्या बी या वर्षी लागल्या होत्या पक्या पपया हिरर पशी आहे ना एक, दोन झाड
हा
आणि तिकडे शेत काही झाली होती अस गुडगीच होत ती पण खायला बाकी मस्त होती
हां
हां भारी लागायची
हम्म मस्त लागती
मोठ्या, मोठ्या पपया एक रानच मोठी कळशी नाही का आपली राती तेवढी झाली होती कळशी एवढी आहे प आहे ना भीपका टाकलाय आता मग
हा पकाल येटा दून दे मग असं वाढून ठेव मी जरा आले तर मग घेऊन येले एक दोन झाड
बरं
ह
उन्हात नाही कोणी यात जवा पिकत य तवा आणि मग नंतर
बी ठेवलाय ताकून
आ
उतारलं का आले कावा का मग नवा
हा, हा, हा
झाला आता स्वयंपाकाचा टाइम पाणी आण
हायना आवरता आवरता हा लगेच स्वयंपाकाचा टाइम होतो आणि मग पियाला पाणी आणाय कुठं जाते
एन थ्री वरून आणतोय.
हं. वापराया.
वापरायला आहे आमच्या
हां.
वापराय काय कपडयांना आन भांड्याना आंघोळीलाय तेच. काय? आता धुऊन गेलाय का नाही? धुऊन गेलाय ना आता? मग होत आहे. तेच वापरितोय.
हा. मग काय होतंय? का होऊन जात.
हा. एक आणल का होऊन जात असलं याला सैपाकाला.
आता-
अं. नाही अजून नाही भरलेय मी.